मज तर हॅलो ह काय करताय
काही नाही बस बसले
अससं पा काही नाही मी पण आता काही नाही पाणी वगैरे पित कारण पाणी पिण्याचे खूप गरजेचं ना पाणी पिल्यान
हो पाणी पिण्याच तर
हा का का कश पाणी पिले आणि आपलं आरोग्य चांगलं राहत ना
हा चांग खातो आपल्याला टोककीचा त्रास कमी होतो म सक्कर येण्याचा त्रास कमी होणार
आ हा अनेकच आहे गरम पाणी पिण्यामुळे आरोग्यावर होणारे फायदे आणि तोटे पण खूप सारे आहे ना
हो ते त खूप सारे
कारण पचनशक्ती पण सुधारते गरम पाणी पिल्याने खूपच हे पाणी वगैरे पिलं नांतर शरीराचे पण आरोग्य व्यवस्थित राहते पाणी पिल्याने प्रोटीन वगैरे पण आपल्याला हे होतं ना
पाणी शिवेय तर जीवनच शक्य नाही ना दररोज पुरीसे पाणी प्यावे
हाज आपण आळस करायला नाही पाहिजे हम्म कामात वेस्त हा कामात वेस् तर झालो का असं वाटतं की आता जाऊ दे थोड्या वेत पाणी पिऊ असं नाही करायला पाहिजे पाणी प्यायला पाहिजे कारण पोटासाठी खूप गरजेचं आहे ना पाणी
हा थकवा हो थकवा पण कमी होतो तुम्ही भरपूर पाणी पिया तुमचा थ बाप हो
कोमी पण होते थकवा आणि कोमट पाणी प पेलेने अन्न प पचनास मदत होत आणि गॅस किंवा बद्ध गोष्टीचे समस्या पण दूर होते ना
हो ते येत आहे
हम्म त्याच्यामुळे पाणी प्यायला पाहिजे पण आपण आळस तो पाणी पित नाही आपण कमीत कमी सात ते आठ लिटर तरी पाणी पाणी प्यायला पाहिजे
उन्हाळ्यात तस आहे जास्त पाणी प्यायलाच हवं कारण जस घामाचा त्रास दूर होतो
हा अ कि उन्हाळ्यात तो खूपच पाण्याची ताण लागते कारण को कोरडं पण तोंड पडतं ना पण त्या टेम्परेचर एवढं असतं ना की सांगायचंच काम नाई त्याचमुळ पाणी ए अ अन अ असं चिल्ड पाणी प्यावं असं वाटतं.
मुलांना पण भरपूर पाणी द्यायला हवं आजकाल मुलं मुलं पाणीच पेत नाही.
शाळेत जाता कॉलेजला जाता तर दोन दोन बॉटल घेऊन जायला पाहिजे. उरवायला नाही पाहिजे ते पाणी.
हो ते त हायेच हो निरोगी राहण्यासाठी तर पाणी खूप महत्त्वाचं आहे.
हां आता लहान लहान मुलं पण खेळण्यामध्ये व्यस्त होऊन जाता ते पण पाणी पीत नाही. एवढे व्यस्त होऊन जातं आपण हां लक्ष हां त्यांना कोमट हां कोमट करून त्याला माठात टाकून मग ते थंड पाणी राहतं ना ते पण प्याला चालेल. फ्रीज मधलं पाणी तर अ कसं आहे थोडं हे होऊन जातं ना मगं त्याच्यापेक्षा माठात टाका त्याच त्याच पाणी प्या खूप अ आरोग्यासाठी खूप- चांगलं आहे रोज सकाळी उठून नारळाचं पाणी प्यायला पाहिजे. ते पण चांगलं आहे.
हा तेथ सांगायच ते दहा लिटर जर पाणी नाही केलं जात असेल दिवसातून तर तुम्ही डी टॉक्स वॉटर येतात पण हे डिटॉक्स वॉटर कसंय तुम्हाला पिलं जातं. शरीरात पाणी जात ते.
हां आणि कसंय आपली हां पल आपल्या ना तेव्हा आपल्याना काही झालं तेव्हा आपण दवाखान्यात जातो मग डॉक्टर ये एखाद सांगता लिक्विड एखाद्याला म्हणतात की लिक्विड म्हणज लिक्विडमध्ये आता त लिक्विड फॉर्म मध्ये नाराळाचं पाणी आणि आपलं साधं पाणी हेच देताना त्यांना ते पण किती गरजेचं आहे. माणूस पाणीवर पण जगू शकतो असं थोडी ना अन्नावर जगू शकतो पाणी पण दिलं म्हणजे ते पण जगू शकतात एक पोटाच्या आधारे. आणि कसं आहे हां पाणी पिल्याने वजन पण नियंत्रित राहते ना आपलं.
तुम्ही फक्त पाणी कसं पिताय ना ते लक्ष द्यायला हवं तुम्ही जेवतांना पाणी नव नाही प्यायला पाहिजे तुम्ही जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने एक तासाने तुम्ही एक एक किंवा दीड ग्लास पाणी प्या.
हां. आणि कोणी कोणीतरी जेवण्याच्या वेळेस एक घास खाल्ला का एक घुट पाणी एक घास खाल्ला का एक घूट पाणी असं पण नाही करायला पाहिजे हे पण खूप हे य. आणि जे
नाही ते विरुद्ध आहे पा अन्न म्हणजे आ पल कसं असतं अन्न आपण जेवण शरीरात काय ते आपण अंग अग्नीच्या रूपात ते होत ते. ते चालत तुम्ही त्याच्या चल भरुन पाणी टाकणार तर ते पाणी आणि अग्नी विरुद्ध गोष्ट आहे तर ती आ म्हंजे शरीरात जास्त धोका निर्माण होतो.
हां आणि कसं एखादा ठसका वगैरे पण लागला जोरात तर हे होतं ना त्याच्यानी पणं. सध्या जास्त जोऱ्याने ठसका लागून जातो त्याच ते न तसं नाही करायला पाहिजे. हां आणि कोणी कोणी
एक ग्लास पाणी प्या
हां किंवा जेवण करण्याच्या अदो अ जेवण करण्यानंतर ज तुम्ही अर्ध्या तासात पाणी प्या कुणी कुणी जेवण करणे झालं का लगेच एक एक ग्लास दोन ग्लास पूर्ण पाणी पिऊन घेता तसं नाही करायला पाहिजे.
नाही.
आणि पाणी रोज सकाळी पाणी अ पाणी वगैरे पिल्याने सकाळी उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्याने ना शरीरातील च चॅप चप पण गती वाढते. आणि ज्यामुळे कॅलोरीन वेगाने जळतात. आणि वजन पण नियंत्रित राहते ना आपले पाणी पिल्याने.
वजन नियंत्रित राहते पण तुम्ही त्या पाणी्या किंवा तुम्ही डी टॉक्स तस प हा तुम्ही दिवस तुम्हाला शेक बनवून प्या त्याच्यानुसार पण तुमचं वॉटर जातं
आणि ज्यामुळे एक घाम येतो आणि शरीरातील विशारी घटक बाहेर पडतात त्याच्यामुळे गरम पाणी पेल्याने ते पण फायदेशीर आहे आपण कस कर हा आणि गळून वगैरे पाणी प्यायला पाहिजे कारण पहिले कसं शार वगैरे येते ना तसं त्याच्यासाठी गाळून मस्त ट्वेंटी डिग्री सेल्सिअस वर आपण तापायला पाहिजे मग त्याला माठात टाकायला पाहिजे तर थंड झालं का मग मग प्यायला पाहिजे गरजेच आहे खूप आपण आळस करतो दहा पंधरा मिनिटांमध्ये जी बुक लागते ती पण पाण्याची नस म्हणजे जेवणाची नसते की आपल्याना आपल्याला पंधरा पंधरा वीस वीस मिनिटात भूक लागते खर तर ती पाण्याची तहान लागलेली असते आपल्याना तर आपण तेव्हाच पाणी प्यायला पाहिजे तर कारण पुरपोट भरून पाणी पितो तेव्हा
हा तिथं आहे आता तुम्ही स्किन ग्लो साठी पण भरपूल पाणी पिलंय ना तर तुमचा स्किन ग्लो छान होईल तुमचे हेअर छान
हा हे पिंपल्स वगैरे नाही होत स्किन एकदम आणि आता लेडीज साठी तर हे खूप नॅचरल आहे कारण पाणी प्यायला पाहिजे त्याच्यासाठी मग इतके महाग प्रोडक्ट पण वापरले ना तर ते काही कामाचं नाही कारण तुम्ही जर टाइम वर आपली बॉडी नियंत्रित नाही ठेवत असेल ना मग ते काही कामाचं नाही
तुम्हाला मग माजे तर पीसीओडीचा त्रास भरपूर आहे पीसीओडी हार्मोनन बॅलन्स ते भरपूर पाणी प्या डिहायड्रेशन होत नाही त्याच्याने तुम्हाला पिसीओडी होणार नाही
हा ते कसं आहे कि ती खूप दवा वगैरे पण केल्याने काही होत नाही कारण त्याच्यासाठी पाणी प्यावं लागतं भरपूर तेव्हा ते कुठ ते नियंत्रित होत. आणि रक्तभिसरण पण सुधारते गरम पाण्यामुळे आणि शरीरात रक्त प्रभाव सुरळीत होण्यास मदत पण होते
हो हायच
गेले ना तर पाणी पिण्याचे खूपच फायदे म्हणून पाणी प्यायला पाहिजे कोणी आळस नाही करायला पाहिजे आणि ज एक काम असं करायला पाहिजे की एक बॉटल वगैरे अ ठेवून वगैरे अ ठेवायला पाहिजे कारण आपल्या डोळ्यासमोर राहिलं क आपल्याना कळतं की नाही सात लिटर पाणी आहे एवढं पाणी आपल्याना दिवसभरात प्यायच जे एक हे असतं ना एक नियंत्रित असतं ते पण
हा आणि जास्त प्रमाणात पाणी जपल्याने किडनीवर पण अतिरिक्त ताण येतो ज्यामुळे रक्तबाद संतुलित होऊ शकता म्हणून जास्त पाणी पण प्यायला नाही पाहिजे म्हणजे खूपच आपण पाच पाच दहा दहा मिनिटांमध्ये एक दोन दोन ग्लास पितोय असं नाही प्यायला पाहिजे
तसं माहिती पण टाईम अस पण कस आहे पाणी पिण्याची म्हणजे किडनी तुमची स्टोन नाही होणार तुम्हाला किडनी साफे तुमचं पोटही सापवणार तुम्हाला म्हणजे पोटाचा त्रास तुम्हाला एसिडिटी
किडनी स्टोन वगैरे हे जे असताना हे पण पाणी पिल्याने कमी होऊन जात म्हणे डॉक्टर वगैरे सांगता आणि आपल्याला काही झालं तेव्हा पण म्हणता की डॉक्टर तर भरपूर पाणी पिया कारण तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे असं पण म्हणता ना
होता
का हा त्याच्यासाठी पाणी प्यायला पाहिजे आणि खूप जास्त उकळ ते पाणी पण प्यायला आणि जिबेला किंवा घशातज नाजूक त्वचेचा इजा हो होऊ शकता कारण कसं आहे हा जास्त जास्त पण गरम पाणी नाही प्यायला पाहिजे कारण आपल्या जी बेलान ते पण हे होत ता ना हानी पोहोचते त्याच्यासाठी हळू ह कोमट करून प्यायला पाहिजे आणि त्याचं पाणी पिण्याचं म्हणजे खूपच फहिजे लहान मुलांना तर खूप पाचवायला पाहिजे कारण एवढं गरजेचं ना
हॅलो हा चा्य ह आ न्यवाद सरी आ म्या चालतलण नाही नाही मराठीॉ नाही नमस्कार तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतोय वसाचे कुरकुरीत